हॅलो
येतोय येतोय बोल. ते अकाउंट नंबर घेत होते. पूजी पण आली गाव बसल तिच्यात गप्पा तिच्याशी गप्पा मारत.
त्यांच्याकडे गेली.
आमच्याकडे आली. इकड आलेली चालू आहे आमच्या गप्पा जाऊदे तवर मग
तिला नाही का काय?
नाही नाही.
हम हम्म ती काय बाळाला भेटायला आली का इकड?
गप्पा मारायला आली सहज हम्म.
हम् हम्म शिफ्ट
शिट्टी नाही आली शिटी येत नाही.
जास्त येते म्हणजे आली का सांग. नाही आली होती सकाळी दुकानात.
हा हा सुटू काय म्हणती?
बोल.
हं हं का काय करीत होतीस आज?
काय नाही बसलीय. बसले आहे रेंज मध्ये ये आवाज नाय येत. दिवसभर का? दिवसभर झोपली व्हती. मी दिवसभर झोपलेच राहते.
त्याच तुला आंटी कॉल करत होत्या. म्हटलं पोर झोपलेला असेल, पोर झोपेला असेल पोर फोनच उचली ना म्हणा. दोन दिवसापासून मणे धुन धुत्या काय काय माहिती म्हणे? म्हण असंच धुनं साचून ठेवलंय का निघत नाही म्हणे त्यांना.
दोन दिवस म्हणजे अगं दोन दिवसाच धुन बाकी राहिलं.
आव ते ते म्हणे नक्की पोरीला धुन निघत नाही का परत भिजत घातलं दुसरं.
मग मी कॉल करते. नाही का? मग इतक्यात के नाही. त्यांनी मला दोन दोन असे चार झाले ना.
हम्म हम्म.
तिच्यामुळ तुझा आवाज.
हा हा विचारलं तुम्ही मम्मी ला?
अं? हा विचारलं ऐ विचारलं म्हणजे हाय थोड मम्मीचं हो का? वाटतय. ती पण हा बोलली.
कारण मग काय ति सारखं चाललंय अगं तिला जोडी पण आता ह्या पोरी पण नाही राहायच्या जास्त. माय मते कारण त्या वैष्णवी ते मामा मारलेले ती येत नाही येते अनिशा राईल.
हां.
हा पण मग तुला सांगते तुला, त्यांना नको सांगू.
हा मला सांगत तिला नको सांगु अस सांग.
नाही नाही पण मग मी मी येडी का मी बरोबर तयार करते.
काय
त्यांना दोन एक्स्ट्राच दोन एक्स्ट्राच्या दुसऱ्या नावांच्या सांगाल वाटलंस तर पण मी कमी नाही करीत.
सरळ ओड. सेवा करते मी या वयात माझ्या मम्मीची.
हम्म हम्म हम.
सेवा करते तिची मी ते मस्त टि. व्ही. पाहते आ तिचे पायाचे नख ओडिते ते बोट वडीते.
हा हा लिओ कुड गेला?
लिओ अग इतक्या तर ना किचन मध्ये झोपलं होता आता इतक्या तच रूम मध्ये होता. म आता खेळतोय. तो काय बाथरूम वगैरे पशी खेळत असतो तिथे त्याला खूप आवडतं जरा. त्याच्यामुळे तो तिथंच खेळतो. किचन मध त्याला गरम जातो बाई त्याला लाइच मी दरवाजे सारखे लावत राहते. तोंडा पुढ बसली.
हम्म.
तेच म्हटलं ना क विचारलं का नाही विचार करू कारण इतके दिवस निघून जातील तर ते समजाचे पण समजायचं नाही‌.
आणि याच वॉटर पार्क मी मामी
हम्म.
हे पाय ईकड पाय तुला काय बच्चा खेळायला हे पाय
हो
हम्म.
मग काय म्हणे?
अ.. मामा चालेल पाठवल म्हणे, काही नाही राज म्हणे.. कुठं ते गडावर कुठ, काहीतरी जाऊ विचारते.
तेचं म्हणणं काय येत. ती म्हणती का, आपल्याला ट्रेकिंगला गेलं का, म्हणजे ट्रेकिंगला एवढं ना चढण्यासाठी. या येज्या तेज्यासाठी मजा पण येईल. एवढे सगळे राहतील मस्ती करता येईल काही पण करता येईल. वॉटरफॉल ला गेलं का फक्त फोटो काढून आण. निघून येऊ आपण म्हणे.
नाही ना, कुटतरी जाऊन मंदिरात वगैरे, आणि कसं काहीतरी खायला जाऊ हे, करू असं भारी वाटतं ठिकाण सगळे पाण्या ठिकाण. हे कुठ वर चढत जायचं. डायरेक्ट घरी येऊन आलं, का कंटाळा येऊन जातो. आता तुझाच सगळ सगळा प्रॉब्लेम नाही मग, इतकी गर्दी आहे पाहियाला तिकडं. अं.. एवढी तुफान गर्दी म्हणे. कारणमुळे शनिवार, रविवार खूप गर्दी.
तरी लोक जातात. आता ते बॅक वॉटर बॅन केलं, तरी तिथं जात लोक कोपऱ्या कापऱ्यातन लपून-लपून.
हम्म.. तेच न ती म्हणत होती. की. हां.. शनिवार आहे. वार रविवार तरी, ् आता रविवारचं फीक्स कराल ते. हो दोन मिनटं जाते ना. बरं, आता ना बघू काय ठरत.
तेचं ना त्यांच्यामुळेच म्हटलं. नाही परत जाया यायचं. ते बघावे लागेल ना, कशाने जायचं काय जायचं.
मी त्याला म्हंटलं, एक सापुतारा जाऊ मस्त बस करून.
कोणाला?
म्हणजे बस. सांगायच कुटण नियोजन करायला.
तिकडं नाही एवढं का, काही तिकडं काही नाही ते, हॉर्स ते नाही. ते काहीच नाही तिकडे जास्त, सापुताऱ्याला नाही एवढं.
सावुला फोन करायच. समाला आधी, सौचं काय ठरतं काय नाही बघू ना.
त्याचं ते चालूय म्हणे, काय म्हणे पागल पणा आहे, म्हणते ऍपवर बसते. ये त्या ग्रुप केलंयन त्यांच्या, काही बडबड करत राहते म्हणे.
तू मेंटलच ये काहीच रिप्लाय देती नाही. यायचं काय ते सांगते नी मी, म्हणले येड्याचे सगळे मीचं.
तेच म्हणत होतं म्हणे का पागलान आणि ते ग्रुप केलंय. आणि त्यात बडबड करता म्हणे.
आणि तो काय मग प्लॅन नाही केलाय काय? ते जाते बरोबर पोरं पोरं फिरून येत्या.
त्याला मलाच फोन करायला लागेल तेव्हाच, तेव्हाच होईल त्याच सगळ खराब खेळ.
मी फोन करायल लागलं मला त्याला.
बाकेश मग काय वाटलं.
अमं..
भाग्येश त्यांनी कोणी ऊचला का नाही.
लाव पटकन, दरवाजा लाव पटकन. दरवाजा लाव ना तो चाललाय बाहेर एकदमा... असल्यासारख... पटकन जायचं अगं तो नाही पुढचा दरवाजा ही तो बाहेर गेला. नाही काय बाहेर गेला तो. गेला जी दरवाजा लावायची ती मागचा दरवाजा लावाय कि ती. एकदम काय म्हणाव म्हणजे नाही का लवकर लही शिकलेले इतकी मह... सरे राहतात पण ते इतकीच स्टन काय वाप काय नाही बाई. आमच्या डायरेक्ट आता ह्या वयाच.
हमह..
अहो घडला दरवाजा लावायला आली.
रेंनस सोडू नको फिरू हा.
झोप बाळा इथे. तेच म.
मग इकडचं काय इकडं जायचं ते सांगा इथे फ फिरायचं मर ते ते व होतंय हळूहळू्.
ते कसा प्लॅन आहे काय प्लॅन आहे किती पैसे लागतील कारण सध्या...
मग तेच विचारते कोण कोण आहे काय काय त्याच्यामुळं जायला.
आता आपण आता कोणी नाही ना आपणच चोघ हे ना.
बाकीच नाही लकीकडे का दोन.
कोण नाही्यायचा अजून.
त्यांना पण सांगितलेल हे ना मी सिद्धी तर काही येत नाही सिद्धीच नी काही एवढं मानसीची आहे ओळख जास्त मानसी.
पण मग कसं ओळखत आहे पण मग आपण कडं बाहेरच राहू नका. चौघ जन.
ते पण आहे पण मग तेच बघायचें त्याच्यामुळे... तेच बघायचं म्हणून म्हंटलं कोण कोण येतं कोण कोण नाही. हम्.
केतन असलं तर केतनची गर्लफ्रेंड मुलगा..
नाही ती छोटी ती नाही ये ना. आपल्यात बसत नाही म्हणजे ती आपल्याची नाहीदा अशी काही हो... काय समजून सांगल किंवा ऐकल.
हम् हम.
केवढे रात्रभर नाही जाऊ सकत बाहेर डायरेक्ट.
हा ना नाहीच मी केलंय फी याचं म्हणजे कसं आहे. आमचा असा विषय कि आम्हाला चोघाला सोबतच बाहेर नाही निघता येणार घराच्या. माझ्या बाप्पा सारखे जाऊ पाहत्या मी ज्या दिवशी बाहेर गेली का बिलाल कुठ आहे माझध काय म्हणतील हा पण्याी पण दोन दिवस नाही तो पण दिन दिवस नाही ही नक्की सोबतच गेली असं आमच्याकड आऊट हे. मी याला काय आयडिया दिली तू तुझ्या आदल्याच दिवशी चोवीस तारखेलाच मुंडेच्या घरी जा. मुक्काम जातात दिवस आणि आता आम्ही सवीसला घरी येेऊन मी. तू सत्तावीस ला ते असं
हम्म.
असं म्हगितला सांगितलं माझ्या बाप्पाला की त्याच्या घरी जाते विचारायला कुठं गेला कुठे गेला आमची साक्षी झायल अशी म्हणत म पप्पा मममी लगच कध सुंगच गई असंच
हा
असा विषय
काय खर नाही भाऊ
म आता आपण चौघच ये ना?
हा. पण नन्तर एक दोन तयार कराव तर लागतील ना? असे दोन जरी भेटले ना दुसरे - तरी मग त्यांना एकमेकांसोबत राहता येईल. म्हणजे माणस माणसाला जोडी अजून कोणी असली ना-
माणसाला जोडी पण राहील नाही का? बा असा विषय नको व्हायला.
हम्म. बघ.
मोनिकाला म्हंटले येती का तू? हा चालेल. थांब मी कर - दोन मिनिटं थांब. दोन मिनिटांनी कर मला. तिकडे कॉल करू दे म तुला कॉल फिरवते. तू सांगितलं का मग कर मला.
माह साया साधा व्हॉइस कॉल कर ना.
हा चालेल. मला दोन मिनट तिककडे कॉल करून घेऊ दे.
हम्म.